हॅ.. लो.. !
हॅलो!
येतो काय आवाज?
हो येतोय ना काय ग? हॅलो आले बाई ड्युटी वर.
मज्जा आहे बाई
हम्म काय मज्जा आहे. बोर होतंय एकदम आता अशी कामावाली पाच वाजता त सुट्टी होईल ना त्याच्यानंतर मग थोडा मोड येतो तेव्हा गर्दी राहत ला अदी तर गाडीत एकदम कंटाळा येतो.
घरच्या कामातून सुट्टी भेटली ना
हा घरच्या बर् असं इथला रहात रात्री कामा बसून बसून कंटाळा येतोय
बाई...
नाही ते काय? बाकी
काय नाई झोपलीये
हा का मज्जा आहे मग
रिकामा झोपून पण बोर होत बाई!
अ रिकामं झोपून ना बोर होत माझ तो काय कामाला जाते का मळ्यात तीला तर म्हणलं. मला जोडी ये मग आपण मळ्यात जात जाऊ.
नको मी सुखी इथेच.
सुखी ये.
हां.
हा ना काय करायला नाही लागत ना,
नही बाई.
हं.
काहीच नाही करायला लागत.
ह हम बरे मग काय करती.
काय झाल हा झालाय
मावशी अन ते आमचा आम्ही करून आली चहा पाणी
हा हा
घरी गेलो होतो तेव्हाच त्यात आकले असत ना माझ तू ती इथ बसेल होतो तर, इते बसेल होता ना लगेच त्याला मारत होते.
बापरे.
हा त्याला लई कंटाळा येतो इथे बसायचं कोणस नाही बसते आता आधी लई हुरूप होता.
हा हा.
तर आता कंटाळा येतो सगळ्यांला बसायचं.
नवीन नवीन मजा येत असं.
हा न नवीन मजेत तिला ती म्हणायची मी बसते ती म्हणायची मी बस त्यात आता सगळ्यांना कंटाळा येतो इत बस आगं मंग अस पहिल्यानंदी. कस्टमर एवढ वेळ राहत नाही ना नंतर राहात हा त्या आधीपासून एवढं बसायचं मग तवर बर होऊन जातं ना.
हा.
हम्म हम्.
ह.
बाकी काय म्हणते मग अजून काय चालले ठरलं काय स्वयपाकाच नियोजन.
नाही ना आमच मॅडम फोन मध्ये बिझी आहे.
अजून. आणि आ्म्ही माहेरी गेलो आम्हाला किती नाव ठेवू ठेवू घ्याते आणि स्वतः सासरी चा फोन करत बसते. हा ना सवतः सासरीच फोन पाहत बसत्यात.
नाही तर काय. केव्हा च अशीच बसली एकटीच हसती. हम एकटीच बडबड करते, मला इकडे जायचं तिकडे जायचंय.
हा ना बर आहे ना मग.
हो.
जेवण जाऊन मग.
पंढरपूर ला चालली ती
य बया कोना सोबत.
काय माहिती. एकटी च चालली वाट हम्
हम्म हम्म.
ह
हम.
हम.
बाकी काय म्हणते मग अजून.
लेय बोर होतंय ग
मला तुझ्या पेक्ष जास्त बर होते. दडफोने दडफोने पाहता येत नाही.
का बर.
एक हात छत्री एक हातात फोन. हा तरी थोडस कानान लावून घ्यातायचं तस ते पात. येत नाही जास्त आवाज येत नाही खाली त्याला का. पावसत आणि ते पाणी वाजत ना त्याने. मग.
तुझा दे. इथं उघड.
आता चांगलंच पाळ येईल.
हम हम इथं उघडलंय.
नाही इथं चांगलंच काळ येल पाऊसे.
हम्म.
हम् बाकी. फोर व्हीलर.
आत्ता अशी गडप.
ह
ह लेय बोरिंग वातावरण आहे.
नाहीेत काय कंटा आहे येत.
हा ना.
बाकी.
काही नाही.
काय नाही अजून.
तुमचं ठरलं का भाजीचं.
जा बाई जा आता लेकर हाय ती माझी खायला.
बर हाय टेन्शन नाही.
हा जी आली ती खाऊन ह.
हम् ह ह.
आणि काय आहेच.
क्लास वाले आले का.
ग्लासवाले नाही ना का सहा वाजता येत.
ह का हम्म हम्म.
साहा ते सात रातो.
अरे बापरे. हम. आज आमच्याकडे पाऊस थोडं थोडं.
ला ना आणि पाऊसच सांगेले दोन तीन दिवस.
हा ना बाई ते एक तर जोरात येऊन उघडतनी सारखं भरभूर भरभूर.
हा ना ह हीगडेज. चारल दिवसभर नाही चांगलं जराच पाळ याचा परत उघडत त. नाही तर सांगायचं घरी आले ते एकदम असे हळवून गाडी आडवी आली.
आम्ही तर दोन दिवस. सारखं कॉलेज वर तून भीजूनन यायचं.
हा ना नाही मी भिजले नाही पण मग खाली चिक्कल व्हायल आता नदची.
हा भाई गाडीले स्लीप होते
हम् त्याच्यात किंवा तिला शी आखेर अस थोडं थोडड करत याय जुनी ना त्याख्या खरत की खटली आता किं वाज त खडखड खडखड
हा
ह
जो आणखी
बाकी अग म्हणले आपण रक्षाबंधन ला गेला हो आता जवळच शिकाण म्हणजे भीमाशंकरलाय क शिकाण जायचं का
आम्ही भीमशंकर ला जाऊन आलोय
आता बाकीचे थोडेच जायल जाऊ ना मित्र परिवार
म् त म्हणती भीमशंकरला
मी पण जाऊनेले
अ तिही पाय ना त पण नाहीे काहीतरी बोलते पोरी तुम्ही आता तुमच बोलत राहता म म बतू बोल पास काहीच नाही म्हट ती म्हणते रक्षाबंधन च्या वेळेस मग आपण फिरायलाच नाही काय यार म्ही जाऊ ना
हमा ना
हा चिथून शथूनच वला ना गेलं कठे जात त्या व मी पन तेच बरोबर
काय म्हणतीी
ती म्हणते की मला तुमच्यासोबत नाहीयचं माझी मीच प्लॅनिंग करते अगर नाही ना तिकडचं कोणी कुठं जातच नाही ना
अगं आपण जाऊ ना कोणाची काय गरज पडली आपल्याला, जाऊ भीमाशंकराला,
ते डोंगर, दरी नको, नको मला दग दग नाही करायची. कळसुबाईला चला, गेली कळसुबाईला, नाही नाही बस नाही रा दग दग नाही हम् भीमत शंकरला आम्ही आता भीमत शंकरला गल्या सलत जाऊन आलो आम्ही
हा ने जाऊन यायले न येली
आन मग दुसर क काारना कडतर
चालेल आम्हाला पण जावा जावांला जायचंय पण काही ठिकाणच ठर ना फिरायलाच जायचंय पण ठिकाणच नाही ठरून राहिले असं
आम्ही ठरवुन ठेयलय फक्त जायला मुहर्थ पाहिजे आता,
तुम्ही कोणतं ठिकण ठरवल? आ मग ठीक आहे ना सांग ना चांगलं अस असलं तर मग आम्हालाही जायला.
चांगलंच राहतं देवाचं स्थान घृष्णेश्वर जायल नाही अजून जिथं जायल नाही तिथं जायचंय.
कुठ आलं ते,
घृष्णेश्वर, वेरूळ
ह एवढ्या नाही आम्हाला वन डे जायचं यायचं,
मग ते वन डेच राहतं पहाटे जायचं संध्याकाळी घरी यायचं, माणूस
हा का,
हम्म
वेरुळ, अजिंठा तिकडे
हम्म वेरुळला, घृष्णेश्वरला देवाला मंदिरात
हा, का?
हम्म मी जायल नाही. अजून पण चाललंय आता पाहु सांगीतल त्यांना मी अजून हळूहळू,
चालेल मग, चालेल मग, बघल आमच्या बायांना विचारून,
बर बघ बघ, किती कमाई झाली मग,
काहीच नाही आताशी आता आता अशी गर्दी व्हायला लागली.
दुध विकत नाही, आज दुध विकायला आहे म्हणून म्हटलं कधी घेऊन आली मग,
हा ना मग आताशी गर्दी व्हायला लागली अग पावसामुळे गर्दी, नाही राहता आधी काही आता आतशी पाचला आता सुट्ट्या होतील ना कामावाल्यांचे, त्यामुळे आता इथून पुढं जाईल. ते थोडाफार फरकच पडत आहे. पावसामुळ,
हम्म काम काय चालल, वावरात काय काम चालू?
वावरात वावरात नाही काही, आता कांदेच भरायाचे. हम्म,
भात नाही केला हया वर्षी,
मग करेल ना आवायच, अजुन आठ एक दिवसात राहील अवनी, टबाटे लावायचे आहे ना,
ते अजून आठ एक दिवसात राहील.
हम् पाऊस नाही एवढ्या पावसात घेऊन बसल दुध,
पाऊस आहे ना?
हा ना मग तेच तर तेवढं पावसात दुध घेऊन, हम्म घरी जाऊन स्वयंपाक करायचा, इथून जाऊन स्वयंपाक करायचा?
स्यपागला आहे ना घरी
हा काम मजे ब सहापा कर लागते हा बरोबर आहे र म हा
मग माळ्यातलं उरकू घरचं ऊरखलं, परत मळ्यातही गेले, परत खालचंही ऊरखलं, परत वरच, उरकुन परतच घेऊन बसली, मग आता परत घरी जाऊन स्वयंपाक उरकायचा का?
ती म्हणते तुझ्या जीवाएवढं तर जास्त तर काम तुला,
मग तरी म्हणता काय करती अजून, आता काय सांगायचं,
तरी म्हणत्या, तरी लोकांच्या बायांच भुषण सांगात्या आमचं इथं,
ह मी परत करते तुला